हॅलो.
काय करायलास गं?
काय नाही बसलोय बघ तू काय करतेस?
मी पण आता फराळ केलो आणि फिरालोय एकादस केरेलीस काय तू?
हा व्हयं केले केले की गं. तुझी पण होती काय?
होय माझी पण होती मग कसं झालंय? ती मला थांब तुमच्या अकॅडमी बद्दल थोडी माहिती पाहिजे होती अगं.
काय केलीस?
होय लवकरच करतोय आम्ही.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
म ती तुमच्या अकॅडमी बद्दल थोडी माहि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
हॅलो. हॅलो.
तू बोल तू बोल.
अगं थोडी माहिती सांग की. ती आमच्या शेजारचे ऍडमिशन करणार होते आम च्या शेजारची ऍडमिशन करणार होती म थोडीशी माहिती पाहिजे होती. हॅलो. हॅलो.
हॅलो हॅलो.
अगं ती थोडीशी माहिती पाहिजे होती.
. हॅलो हा ऐकू यायले की आता.
अकॅडमीची थोडी माहिती हवी होती.
अगं मला तुझा आवाज येत नव्हता आणि नेटवर्क इश्यू होता बघ मे बी माझा तुझ्या आवाजच मला येई न झालता. हा येतो येतो क्लिअर यायलाय गे म्हणजे काय ऍडमिशन वगैरे घ्यायचंय काय?
हो त्यांना ऍडमिशन घ्यायचं. म त्यांना थोड म्हणजे असं काय वैशिष्ट्य हाय कसं टीचिंग तेन आहे ते सगळं त्यांना जाणून घ्यायचं होतं. .
हा हा कितवीला आहे? मुलगा तिसरीला आहे. च्या इथे आमच्या अकॅडमीस प्री प्रायमरी पासून बारावी अ पर्यंतची अकॅडमी आहे आमची.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
हा मग, प्री प्रायमरी म्हणजे किती? तीन वर्षाच्या लहान मुलापासून काही तरी घेतलं जातं.
हा हा.
प्रत्येकीई, एका हा, पा तीन ते सहा वर्षाच्या मुलाला दहा आट हजार रुपये फी आहे. मग जर एका वर्षाची. म्हणजे तीन वर्षापासून सहा वर्षाच्या मुलापर्यंत आट हजारए. एका वर्षाची फी
हा हा
हा, आट हजार. आणि जर तू जर तू फी ती एकरकमी भरलीस तर, म्हणजे एकदम सगळे. हा आणि जर नाही भरलीस, तुला जर टप्प्याने भरायचे असतील, तर कायी तरी दोन हजार रुपये एक्स्ट्रा, म्हणजे दहा हजार रूप काहीतरी पडतील. म आता तो तिसरीला म्हणल्यावर पहिलीला दहा हजारए? आणि मग तितनं दुसरीला बारा, तिसरीला चौदा नि चौथीला सोळा, अशी फी दोन दोन हजारनी वाढत गेली.
हा हा
म त्याचे सुद्धा नियम तेच आहेत? जर तू एक रकमी किंवा दोन टप्प्यात अशी फी भरणार अश्चिल तर तुला, आ आहा तर तुला म्हणजे एक रकमी किंवा दोन टप्प्यान वर रलीस तर आहे ती म्हणजे एकदा, आता समजा सोळाय एकदा आट आणि एकदा आट भरलीस तरी ओके, पण जर तू दोन म्हणजे तीन चार टक् प्यात भणार असशील, तर मग तुला दोन हजार एक्ट्रा आणि प्लस आमच्या म्हणजे त्यां तितंय खेडणीत ऐक त्यांनी क्नि आपली हे शालेअंतर्गत आणि शाळाबाह्य हया सगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्यांच्याकडून. आणि मुलांना ऑदर ऍक्टिव्हटीमध्ये पण इन्व्हॉल्व्ह केले जाते करराटे हे ते हे सगळं सुद्धा त्यांना म्हणजे, जसं त्यानी बौद्धिक क्षमता जशी आहे तशी आहे त्यांची शारीरिक क्षमता पण हे असायला पाहिजे म्हणून त्यांच्याकडून करून घेतात. ते? आणि त्यांची शाखा काही तरी दोन तीन ठिकाणी इचलकरंजीतंत ते
ह् हं, तिथं आप आपल्या कॉनी पण शाखा काढल्यात.
आपले आपल्या गावात काढली आहेत, पण ती पाचवी ते दहावी पर्यंत निवासीए
हा हा
आपल्या गावातली जर मुलं असली पाचवी ते दहावी पर्यंतची आणि ती जर युनजाऊन करणार असतील तर त्यांना फी मधे पाच टक्क कायतरी सवलताय, म्हणजे ज समज पंचवीस वीस हजार फी असेल तर त्यातलं पाच हजार कमी वीस हजार फी.
हा हा.
त्याला तिचंय भरायचंय की गं, होय जाया जागा निघाल्यात ना त्याच्या?
होय जागा निघालात फॉर्म सुरू झाल्यात म त्याला तुला करायला सांगणा
पहिला एमपीएससी ची एक आयडिया असत्या महाराष्ट्र शासनाची ती तुला तयार करायला लागणार नेट कॅफेमध्ये जाऊन मग ते आता तुला डक्युमेंट
करायची असत्या
तीथे जायचं आपलं दहावीचं मार्क लिस्ट, बारावीचं मार्क लिस्ट, आधार कार्ड आपलं बहुतेक पॅन कार्ड पण लागलं तर लागेल पॅन कार्ड परत आपला एक फोटो घेऊन जायचं म्हणून पॅन कार्ड नसल तर चालतय पण आधार कार्ड दहावीच मार्क हे सर्टिफिकेट बारावीचा सर्टिफिकेट परत आपला डोमेसियन लागतोय डोमेसियन ओपन मध्ये आहेस का तू कास्ट म्हणजे कुठल्या ह्याच्यात येतीस
ओपनमध्ये येत
मग नॉन क्रिमिलियरच सर्टिफिकेट लागतय ते ते कुठल्या पण नेट कॅफेमध्ये काढून मिळते नॉनक्रिमिलियरच सर्टिफिकीट लागतय
आणि हे सगळं कणी आणि आपली सही लागत्या तिथं का ते हे करून हे सगळं स्कॅन करून आय डी तयार करत्यात तिथं एक दोन शे रुपये बर घेत्यात आणि मग नंतर त्याच्यावर आपल्याला मग त्याच्या तू एमपीएसी चे कुठले सुद्धा फॉर्म भरू शकतेस जे पेपर एमपीएसी घेते ते ते सगळं त्याच याच्यावर भरायचं
हा म्हणजे आता नवीन हे निघाले नाही जीआर म्हणजे तलाठी भरतीचीच परीक्षा एमपी
तलाठी भरती पण ह्याच्या अंडर येत आता
मग ते दोन टाईप मध्ये निघणार आहेत ना प्री आणि मेन्स
नाही हा फ्री होत्या फ्री काय असते शंभर मार्काचा पेपर होतोयं त्यात मग थोडं गणित असतय थोडं बुद्धिमत्ता असत्या थोडं इकॉनॉमिक्स असतय पॉलिटिकल सायन्स असतय जॉग्राफी असतय, हिस्ट्री असतय, करंट अफेअर्स असतय अशे सग सगळ्या सब्जेक्ट क्वेश्चन्स असतात आणि एक एका मार्काला एक असतय आणि वन फोर्थ होतय म्हणजे जर चार तुझे प्रश्न सोडवलेले तर एक मार्क कट होतयं असं
हा
हे सगळं असतय असं मग ह्याच होतंय आणि जर ह्यामध्ये तू जर मेरिट लिस्ट ला
अ तलाठी भरतीची परीक्षा एमपीससी टफ लेव्हल मध्ये काढल काय
या वर्षी कणी युपीएससी पेपर लेंगी आलेला तुर्की आलेला त्याच्यानंतर राज्य सेवेचा झाला तो पण पेपर तरी टफ आलेला एकदम ट्रिकी क्वेशचन्स होतीत आणि नंतर जे ग्रुप बीचा आला तो सुद्धा पेपर टफ आला मग आता ग्रुप सी चा पण टफच येणार की टफनेस
स्टडी पण हार्ड पाहिजे त्याच्यासाठी हम्म
तसं मेरिट पण कमी आलती सोड पण डिफिकल्ट लेवल भरपू फूड इनक्रीज केला त्यांनी असं म्हणजे अवघड म्हणजे अवघड नाही क्वेश्चन्स
हा क्वेशन इझी आहेत फक्त कसं हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये विचारले आणि काय करायचे हा हम् मग मेन्स ला काय केल जातय
मेन्सला दोन दोनशे मार्काचे दोन पेपर असतात. पहिल्यामध्ये हे असते मराठी ग्रामर परत सगळं ते हे नसते का व्याकरण आपल परत ते शब्द शब्दांच असत के सगळं ते सगळं आम्ही मग नंतर हे होते. म्हणलं दुसरा पेपर असतील तर राणीपरत सगळं इतिहास, अर्थशास्त्र राज्यशास्त्र, भूगोल पर करंट अफेअर्स मॅथस वगैरे सगळं असते त्यात पण ते पण दोनशे मार्क असं असते आम्ही नंतर मिरीट लावतेत तेजावर सुद्धा
हम्म इंटरव्यू घेणार आहेत कि काय? म्हणजे आता प्रीमियन्स घेणार आहेत म्हणल्यारे इंटरव्ह्यू पण असेल मे बी असं म्हणजे विथ
नाही. ग्रुप सी ला इंटरव्ह्यू नसतोयं
नसतोय काय?
ग्रुप सी ला इंटरव्ह्यू नसतोयं अगं हे असते फक्त काय म्हणतात त्याला? प्रिविन मेन्स असते. आणि एजी क्लर्कच्या जागा असतात ना त्याला टायपिंग लागते. सगळ्यांना एक एक कर्ल्क जागा असतात त्यांना आणि बी मध्ये काय असत? ग्रुप बी मध्ये सगळ्यांना फक्त प्रि आणि मेन्स असतय आणि फक्त पीएसआयला इंटरव्हू आाणि ग्राउंड असते.
हा हा
असं असते अगं
तु फॉर्म भरून येतो
पहिला तुला नॉन क्रिमिलेअर कढायला लागणार गं पाच तारखेपर्यंतच मुदत आहे. बघ नॉन क्रिमिलियर काढून
नॉन क्रिमिनल लगेच निघते ग
नॉन क्रिमिलियर नाही तरी पण लागणार की पाच सहा दिवस
पाच सहा दिवस लागतात
हो लागणार की आपल्याला जसं आपल्या उत्पन्नाच दाखला असे तसच की त्यालां हे नाही लागतय शिर म्हणजे आपलं कसं तालुक्याचं स्थान शिरोवळ आहे ना मग तिथल्या शिरळची जे कोण असतात क नाही एसीपी काय तर जस ही लागत म्हणजे तिचा आधीचा कुठला असं हेचा रेकॉर्ड नाही आहे पोलीस म्हणजे जर पोलिसांचे गुन्हे ते काय दाखल झाले नाही आहेत असं असत ते नॉन किमिलियर दाखला म्हणजे सही लागत्या महेंद्रनं काय केलेलं सांग फॉर्म भरलेला आणि डायरेक्ट जाऊन शिरोळ मधनं सह्या आणलं ज एका दिवसात निघलेला दाखला म्हणजे तसं आमच्या पप्पांच्या ओळखी पण आहेत सोड
निघते नाही आमच्या बाबांनी पण परवा आणलेलं की आपलं कुठलं उत्पन्नाचा दाखला पण आणलेला की आमच्या पप्पांनी दोन दिवसात
हम् हम् चालतय मग बघ तस मग काय होतेय काय तसच
बघतो काय होतेय कस होतेय भरतो वेळ मिळाल्यावरती क्रिमिनलचा दाखला ला वगैरे काढतो नाहीतर उद्याच सुट्टी आहे उद्याच काढून घेतो.
त्याची बुकलिस्ट ते मी तुला नंतर सांगते कॉल करून.
हा हा चालते की.